हॅलो हॅलो हॅलो प्राजक्ता अगं कट काबर होतोय तुम्हला फोन हा फोन कट होत होता म्हंटलं तुझा आं काय काय नाही झाला जेवण वगैरे झालं आमचं हो झालं
झाल ग मी केला तर मगाशी मामाला फोन द
हा मामांना उचलला का माय मालू मामांनी उचलला का फोन हॅलो हॅलो
हॅलो बोला
ला का फोन
उचलला तरी मी उचलून बाजूला ठेवून दिला आम्ही दोघी गावांनी बडबड फ लि
हम् मी का म्हटलं श्रुतीच्याच्याती हे करून घे ना हा
हा तथ काता